न
हो लागला लागला
हॅलो
हॅलो
हा काय चालू आहे काय चालूय
काही ना बा आता सकाळचा नास्ता तयार झाला करायचाय
हो का हो काम तर झाला नसता वय हो गेलाय आता हो
आमचा खाऊन राहायच घ्यायच राहिला खरं तयार झाला
हो का ह वैभवले केला न करते जातील इवर ख नाही मी केला नाही हो आता चालूच आहे मग आमचच ते ते खत चालु आहे हम्म फवाऱ्याला गेले वापस आले दोन पंप मारले वा हम्म
तेच मुगई झिम झिम झिम झिम चालूच आहे.
हो ना मी आटलं मग लवर कट जाल लागते मले आज
हा हा तेच म्हणून राहिली नि दौऱ्यावर गेलते का माणसं?
ते नाही खता याला गेलते फवाऱ्याले
हो काय आमचे डोरी येते पण आता यंदा धुळीच नाही आमची तर मग ते काही भेटली नाही आम्हाला भाड्याची
हो का चालतात का डोरीयाला ते
बाया होत्या त्या बायाही चाट दिल्या बाई जमादारानं
हाव का डोरी चालतात का मग?
आता कायची हो बाई असं वाटे काल चिकली चांगलं उजळलंत
हो हो
हा तर मग ते भाड्यावरआलेले आज थोडी मागावं लागते आपल्याला कालच मागाला आली असती ना हा तर मग भेटलीच नाही आहे बाई जोडीही भेटली नाही बाई ही भेटली कल्या निंदेली
हा ना
आता धूम चालू आहे ना एक झालं नाही तर आमच एकपरी हे दुसरं करून घ्या खट टाकलं जाते म
हो आमचंही झालं य
हो काय
हा
तुमचे ही परत झाले मग पंधरा वीस दिवस नाही
हो लई दिवस झाले
ची झाले महिना होते आमचे मराठी लेखा हुं हुं ह मग चांगलं आहे ना निंद होईल ज्याचं
हो होयलय फवाऱ्याला गेलते ते ति तुरीत अन् सोयाबीन मधे फवारा माराले.
ह वैभव वैभव याच्यावर गेला अशीन क्लनिक मध्ये गेला अशीन
हो तो गेला
त्याला सकाळी डबा देता नाही वो बाई
हो नाही डबा नाही, डबा मागून देतो पाठवून मग
कोण कोणाजवळ ही देता नाही
हा कोणी जाते हा तुमच्या घरात असो कोणी असो
हुं हुं हू चांगल्याच
त्याच रोडवर आहे ना त्याच
ह ह पहिले नवे मग आता आम्ही र तर लगेतोडेच तपासतो बाई आता आपला असल्या दुसऱ्या आमचा गोपाल दुसऱ्याजवळ जाऊ देते काय
नाही नाही
मग आता मागच्यावर्षी इले आमचा नातू झाला दिवस जाते की नाही दोन तीन वेळा ब्लड सांगते डॉक्टर
हो हो ह
तो वैभव घरी येते ते जावं ही लागत नाही. हा घरीच येते ते काढून नेते, लगे रिपोट आपले बनसर पोटे येर झारा करतात काढले तर लगे रिपोर्ट सोंध्याले ते कुठे देऊन येते ते
हाव ना हा हा
ह ते आता काही वांदा नाही ना आपल्याले
नाही नाही
हा हा मला या कांचनने काम पडलं की आम्ही वैभवाच काढतो. हुं गोपाल ही कोणती जाऊन येतेत ना त्यानी वाटते आपला मित्र आहे. पोट्टी मस्त आहेत ना आपली ह त आपल्या पोट्टीच घे बांधा नाही येऊ माहि बी
नाही खरंच नाही तेच तर पाहिजे मित्र मित्र चांगलेच पाहिजे हम
हो इ स्टेटपेक्ष हेच पाहिजेुरं काय नाही वागण माेवाले ते आले ना बा्पा सद्बुद्धी दे काही पैसाच पैसाच नसते सर्व सो
हम्म
तस एकोण की एकय आपलं त्याच्या मात जीवन आहे
हो त्याच्या मा जीवन आहे ह्
आपल्या घरी जातात बचार पोरीसार काही बांधा नसते हो बाई कोणाच्याच माय बाई पोरीसारख्या आ पोरीच नसतात कोणतीही बरोबर कोणतीही पोरी कशा लय बचारी असतात पोरं थोडीशी घूळ असतात हूळ वयात हेऊन दात होन तर पोरीचं काही कोण्या कोण्यास पोरीच हे तक्रार नसत तेव माय मावलीची नाही आपले पटन मस्तात पोरी सारखेचात बिचारे
हो हो आमचाही पसून काजे बस हेच निश्चच आहे
ह दुसरं काय पाहिजे ईश्राला आपलं तर तेच मागलंय बापा याली सद्बुद्धी दे
हो ना हो हो हम्म काही नाही पाहिजे दिसतो.
ह मी जायला वैभवच्या क्लिनिक मध्ये
हो ना हो ना हुं,
बाकी काय आहे चालू?
काही नाही आता लसण निवडून राहिलती मी आ लावून पार आता ते आले वावरातून ते माल आले मग ते रेड नाही राहत जस ते हे हा माझ्या ते मग नेत नव्हत मग ते ते असले घरी की मग न्हायले जातात.
हा हा आता आमचां झालं की तुमचा लाव जा काय ह आम्ही हजर आह ब
हर
हा हा हा फक्त याले कीन मना राहून राहून रेंजच नाही पाहिले नाही काल तुम्ही मला किती वेळ ला लागलाच नाही बा आमचा ऐकून शेवटी
री बसली.
आणि झाला तुम्ही रात्री म्हटलं की नाही रात्री रेल नव्हती आमच्या मोबाईलले
हो ना
मॅटलं पाय त म्हणिन कशात लाव होण नाही लावला नाहीलो वेळ मी वर उभी राहिली. आपण वेतस नाही आली?
हा हा
शेवटी कांची आई जाऊ आ आई आई जाऊ प् असतील तुम्ही चला खाली.
हा हा
हा तेच आली मबाईलाहिले हा म्हटलं नाही हो आपण त्या बैल सगून ठेवो आणि बई म्हण त पाय होय ह्या म्हणूनत उचलतो उचलही नाही.
सांगत का तिला फोन केलता.
हाना हाना बोलली मगतेे न नाही.
हो ते म्हणे की मग मी आठलं आमच्या याले काही लागून नाही राहायला ठेवून दे म्हटलं सकाळी करू आपण
हां हां हां हो मला तिनं खाली नेला ना मग तुमचा फोन आला असेन.
हम्म.
हम बरोबर आहे हा ना हाना बरोबर आहे मी त्या तुमच्या फोन घेऊन गोदर होती ना,
हो काय हा हा
ते काही नाही आई आता पावसाची म्हणजे दटू भल तो चला नाही खाली आता रेजणे आपल्याले या बदलीत तसे र येन मस्तीने हम् म ना
बलो
हा ना ह ना
हम्म स्वयंपाक करते सून, हॅलो स्वयंपाक करत असेल सून
हो हो स्वयंपाक सुनी सुनी जेवत असते ना बाई
हा
सूनत बोलली गरीब भेटली असं तर बोलली अस माय वैभव ला अशीच भेटू सून मलाही अशी भेटू
हो ना मा हो बाई आमच्या घरी काही बांधणी कोणाच असते याचा नाही ना कोणाच अस हो ना
त्याच्या आनंदात आपला आनंद आहे, बस काहीच नाही पाहिजे आता दुसरं तुमच्यात पूर्ण पोरींचे लग्न झाले काय बाई दोन
हो हो चारी पोरीत झाले माल्या नात तू आहेत हो चांगला आहे त्यांचं त्यांचं काहीच नाही मला हम आमच्या पेक्षा चांगला आहे त्यांचं
हो झाला मग मध काय पाहिजे बाई हुं, हुं, तेच हेच पाहिजे आता फक्त पोरायची समजा थोडीशी सून यवस्तो काळजी फक्त
हा एकदा आली ती मग, काय
बर सुशिक्षित हाय तो. ह हा, त्याची विचार चांगले असतात. ह माही सुनीचा काही वांधा नाही. माय तर सुन एकदम एकच नंबर हाय, माय गरीब हाय. शांत काय शिकेल सु असं काहीच नाही दिलं जास्त. गरोर काही नाही काही नाही काहीच नई. हा, फक्त कमी बोलते.
मग बर ना, ते कमी काय करता मग.
तुमचा फोन आला आई तुम्ही बोला म्हणली. तिनेकशी असं ओळखत नाही बोलल.
हो ना, हो ना.
हम्म ते आपल्याला फोन लावून देते. पुन्हा तीच देेते लावून, ते लावते ना आपल्याला आई तुम्ही बोला.
हो ना. हा कोणाचा आहे हा ना फोन.
काय हा माणसे चांगले राहते काय? हा. आणि लगे माझ्या नावानं हे आहे ते, हे कायला हाय. कोण तुम्ही गटात होती ती गटात नव्हती. आता ती आहे याच्याच गटात हाय. आमच्या शेजारी आहेत ना तुमच्याच पुतण्या सुनबाई
हा.
हा तेच्याच गटात हाय. त्याच आहेत पाच सहा जणी घरच्या दीपाली, रुपाली, माया
झाल्या का त्या अँड गटात त्या?
हो झाल्या झाल्या. आता झाला ना त्याच्या तीन चार महिने झाले, चालू झाला गट. म तीन चार महिने झाले चालू हाय गट. अब आता हाक माराला कणी, की तुमचा आवाज येत नई मग तुम्ही हो हो हो हो चालू ठेवा काय. हम्म खर आता हे कॉलची रिंग वाजते मला आवाजच नई येत.
हा तिनं मिनटं पाहिले का किती झाले?
तो येतात.
किती मिनिटं झाले पायजाऊन ना तिले?
हॅलो, ह काहीच नाही, कॉल ची रिंग वाजली तुमचा आवाज नव्हता येत.
हा काय, हा हा.
त्या रिंगही चालूच राहतात ना.
हा किती मिनटं झाल, तिला पाहिलं म्हणा. म्या, महालक्ष्मी राहिला बिचारे याच्यात जा तुम्ही पाहिजे जा किती घालायचे. जे पण
हम्म. किती झाले? हॅलो.
हा हॅलो.
हा किती मिनटं झाले?
हा.
हॅलो.
हा, सात मिनिटं झाले बग.
बर बर बर अधिक तीनक मिनटं बोलना.
हो हो, हा हा.
हां तेच म्हटलं बोला बोला. मी पाहायला गेली पण म्हटलं हया पाहून राहिल्या तर मग आता येईल पाहू द्या.
नाही सात मिनिट झाले मग याच्यातच पाय दि
हो हो हो काही हरकत नई. मग तुम्ही लावून देशाल काय कॉल? ह हम् मी वरच जाव थांबेन, हम्म हम्म.
पाणी आहेन चालू?
मा वर म्हणजे जिण्यात?
हो जिन्यात.
म्हणजे आमच्या घरी, खाली रेंज नाही येत ना.
हाव का, हों असं.
ती बाहेर नाही पुरी अशी जिण्याच्याने दार उघडल ते.
हा हा.
त्या जिण्या्च्या दारात उभीह, रेंज यासाठी. हं ते होठी आली, खाली आली नई ना.
मग ते उतरलं कशी तिज्यान?
आं?
उचलता येत ना तुम्हाला मग तो.
हां हां हां उचलता येते, लावता येते, मला हे करता येत फक्त इथलंच नाही मी स्टेटस टाकतो फक्त यातलच मला माहित नाही करा घ्या लागते शिकून पण मा जाउंदे हे पूर्ण हो मग तास चाला जाईल माझ्या शिकता शिकता तो.
जाऊ द्या हे लावलं येणार झालं.
हां हां नाही मले स्टेटस ही टाकतो मी एकपरी फक्त याश होय आता हे आपलं कार्या-र-र हे आहे की नाही याच्यावरती मला जसं कोन उघडतायत.
तेच कोण आले समजते हो ना.
हो नाही तर मी सगळंच टाकतो, गाणी टाकतो, स्टेटस टाकतो, स्टेटस पाहतो.
हो, हो, मला हां.
फक्त या कार्य ऍप वर की मी आली नाही अजून.
हो ना, हो ना.
हम्! असं आत हे चालू आहे कायले मग बंद पडून देन आपल्याच्याक्षेत पूर्ण त्रास होते तर मग पाहिन
हो हो हां.
पूर्ण आमच्या गावातल्या बायाला आली दोन दोन हजार रुपये.
याचे?
आले हो.
नाही बाई झाले पूर्ण झाले त्याचे
हो ते मसाय निर्मलाबाई मसाय आहे की नाही
हां.
हां तिला फोन लावला तिने बी मले पूर्ण टास्क झाले मला दोन हजार सात रुपये आले ही नाही. आजच तिले काल म त्या बाईची दोन की दोन कॉल झालते माते तीन नाही म्हंटली उद्या तर काल तुमच्यासोबत बसली बोलत तुम्ही
हां हां.
मग कामाचा लागले नाही रेनती रेवती लागला नाही तर खाली गेली मग म्हटलं काल काल ती बहीण मग तुमची वाट पाहिली तुम्ही आणलेली नाही असतील फोन केला तर नाही झाले माजे असं पैसे पेंमेट यालाले मले
किती किती कॉल केली तिनं?
तेरी विचारा म्हणे दोन हजार सात रुपये आले ना मले.
हां काय.
आणि त्यात कसे काही चूक, अचूक निघतात काही चूक निघतात.
हां हां.
हा नाही तर मंग तरी पण ते दोन हजार तिने एकशे शहात्तर रुपये शिल्लक येईल ना आणि पूर्ण कॉल जर आपले अचूक जर चांगली असलीय- ज
हां.
बराबर असले तीन हजार हिशोब
हो ना हो ना.
हां म्हणजे शंभर रुपये कॉल आहे ना.
हां हं आणि ते
तीन हजार तीन हजार रुपये येऊ शकतात त्या बाईची समजा असे आपल्यासारखे वाया गेले असतील माय आमचे ते गेली बाई दोन, चार.
हां ठेवा म्हटलं.
हो हो हो ठीक आहेत लावत जा हं.
ह हो. करू शकताय.
हो.